येतो आवाज?
हो हो, बोला ना ताई, नमस्कार.
नमस्कार, कशा आहेस?
मजेत, तुम्ही?
पाऊस? आम्ही
पाऊस भरपूर चालूय, पाऊस भरपूर चालूय, कंटिन्यू चालू.
हो इकडे पण चालू, आमच्याकडे पण भरपूर चालूये.
हो का, ह्म ह्म काय म्हणता मग, पावसाची धावपळ?
भरपूर जास्त असते.
कपडे सुकत नाही, कपडे सुकण्याचा तर खूप प्रॉब्लेमये.
पुरातली धावपळच खूप, पहिल्यापेक्षा आता म्हणजे काम स्वस्त, म्हणजे मस्त पण तेवढेच झालेले, म्हणजे आता पहिले कसं, प्रत्येक काम हे ऑफिसमध्ये
तसं नहीं, मस्त आणि महाग हं हं आ स झालय, पहिले स्वस्त मस्त होत, अस झाल.
म्हणजे मला कस म्हणायचंय, पहिल कसं होत? की काम, प्रत्येक काम असं कधीच नाही का मोबाईलवर होईल किंवा घरी बसून होईल, अ प्र तेक् काम करायला, हे ऑफिसमध्ये जावं लागायचं, किंवा कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जावा लागायच किंवा कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं, तरी एवढी धावपळ होत नही. पण आज एवढी धावपळ ना, सगळं काही हातात असतं, सगळं काही, पण माझं चहा पिता-पिता ते काम करावे लागतात, स्वयंपाक करता-करता काई काम कराव लागता कधी कधी जेवण करता करता सुद्धा ते ऑनलाईन काम करावं लागत एवढी धावपळ चालली म्हणजे सुखाचे जे असत ना ते सुखाचे क्षण अनुभवायलाच भेटत नाही
हम्म नाही खरंच बरं का सगळ्यांचा असच प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे वेळ खूप कमी पडतोय आणि असं वाटत का आपण खूप काम करतोय नाही का असं असं वाटतं म्हणजे कन्टिन्यूअसली सकाळी जसं उठल तसं आपलं काम चालू होतं ह
बायांना, ना तेवढे काम वाढलेले आपण म्हणतो फक्त म्हणजे अ शरीर थकत नाही बर का हो पण म्हणजे डोक ते नाही एवढं थकलेलं राहतं ना ते शरीर फक्त शरीरानेच थकलेलं राहत नाही
नाही खरंच मग डोक्यामध्ये विचार पण किती असतं कामाचे आता रात्री आपण विचार काय करतो मी तर काय विचार करते सांगू का आता रात्री झोपले लगेच सकाळी टिफिनला काय द्यायचं सकाळी भाजी काय करायची स्वयंपाक काय करायचं हा आणि त्याच्यानंतर मग आपले स्वतःचे काम ते कधी म्हणजे सुरू करू आपण कधी बसू आपण
हो नाही पहिले कस होतं काम खूप असायचं काम खूप असायचं पण माणूस फक्त शरीरानी थकायच डोक्याने कधीच थकत नव्हतं तर आता कसं आहे हो वेळ पुरून जायचा आणि हो आता वेळ पण पुरत नाही आणि आता कसं आपण म्हणजे आपल्याला माहित नव्हतं हिंदी काय असतं जेव्हा पाचवीला गेलो तेव्हा आपल्याला हिंदी माहित झालं तर आता म्हणजे नर्सरीलाच ही पोरं तरी त्यांना हिंदी सब्जेक्ट आहेत माझ्या मुलीला नर्सरीला टाकलं तर म्हणजे त्यांना अकरा विषय अकरा ते आपल्याला म्हणजे अकरावीपर्यंत एवढ अकरा विषय नवते तेवढे त्यांना विषय आता म्हणजे लहानपणापासूनच त्यांची धावपळ सुरू झालेली ठीक आहे ना त्यांना आता खेळायचं वय पण आपण त्यांच्यावर बर्डन देऊन देतो ना ही त्यांची धावपळच सुरू झालेली आहे आतापासून जोपर्यंतची नोकरीला लागत नाही तोपर्यंत
तोपर्यंत हो नाही पण मग माझ काय विचार होते माझी मुलगी तीन वर्षाची तर मी त्यामुळेच टाकलं नाही म्हटलं एकदा चालू झालं चालू झालं परत फुल स्टॉप नाहीच की त्याचा नाही का जेव्हा आपण घेऊ तेव्हाच फुल स्टॉप असतो त्याचा नाही का त्यामुळे म मी तिला या वर्षी नको म्हटल पुढच्या वर्षी टाकू म्हटलं या वर्षी खेळून देऊ तिला घरी वगैरे असं बाहेर नाही का तिचं तिचं जगून देऊ तिला असं नंतर एकदा शाळा चालू झाली का झालीच मग मग नंतर काहीच नाही मग आपल्याला समजा आता कॉन्व्हेंटला इंग्लिश मिडियमला टाकलं तर तिथं तर बंक मार येत नाही दांडी मारताच येत नाही कंटिन्यूअसली जावच लागत मग धावपळ चालूच होती आप नाही का आणि शिवाय छोटे मुलांची स्कूल सळीचच असते हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे सकाळीच जास्त आणि एवढे छोटे छोटे मुलं उठवायचे सकाळी की ती म्हणजे आपल्याला ती कसरत असते किती टेन्शन असतं नाही का त्यांची झोप होत नाही वगैरे खूपच म्हणजे आपली पण धावपळ आणि त्यांची पण धावपळ बिचऱ्यांची
हो आणिच आता शाळेत टाकले तर ती बस येणार तेवढ्या वेळ त्यांचं आवरलंत. गेलं पाहिजे नंतर परत त्यांची ते स्कूल सुटेल परत ते. तील परत त्यांना घ्यायलाच ज गेलं पाहिजे आता कस होत ही नऊ. तवाच नऊला जाती नऊ वाजेपर्य ती दी एवढं स्वयंक त झालेलाच पाहिजे तिचं पण आवरलंच. गेला पाहिजे तिला सोडवायला जायचं परत बारा वाजले का परत चला. चला साडेबारा वाजला आता चला फटकन म्हणजे एक आपली धावपळ. खूपच जास्त धावपळ होऊन जाती. म्हणजे म्हणायला फक्त असं असत की नाही शहरात राहता काम नाही काही. असं नसतं पण इतकी धावपळ होऊन जाते ना उलटते खेड्याकडले लोक बी ''--'' चारे सगळ तयारी करून शांततेत बसलेले राहता.
म्हणजे खेड्यामध्ये आजूबाजूला लोक असतात नातेवाईक पण असतात आपले नाही का. त्याच्यामुळ म्हणजे घेऊन जातं मिक्सअप. होऊन जात नाही का एकत्र येऊन जाता मदत करू लागता किंवा होऊन जात. ता आपलं नाही का मॅनेज.
आणि असं काही नाही की त्यांना घ्यायला मुलांना घ्यायला. घ्यायला जावंच लागत इथ कशी ट्रॉफिक भरपूर असते त्यामुळ. मुलांना शाळेत घ्यायला जावंच लागत सोडवायला जावंच लागत. तर हो रिक्क्षाचते एक आणि. हो तिथं नातेवाईक कोणीतरी शेजार. च वगैरे घेऊन येत तस इथे कोणीच नसतं इथ स्वतःलाच करायचे असत हो.
ता ता तुम्हाला सांगते एवढ आलं ट्रायलला सांगितलंय पोलिसांनी. तर छोटे छोटे या तीन तीन चार चार वर्षाचे जरी मुली असल्या ना तरी शेजाारच्यांवर सुद्धा विश्वास. ठेव नका कोणाच्या भरसवर सोडू नका. म ते जवळचे असले व्यक्ती तरी असं सांगितले माहिती. आणि मुलींच्या बाबतीत तर खूपच सतर्क वागायला पाहिजे आता तुम्ही सुद्धा एकदम मुलगीच आहे ना तुमची. पण तीन वर्षाची हो माझी पण मुलगीच आहे ती पण त्याच्यामुंळ मा माझ्या म्हणजे माझ्या जावेचे. आता काय झालं वरती बिल्डिंग मध्येच म्हणजे मुलगीच आहे तिची आता मागे एक दोन. केस घडल्या ना मुलींच्या बाबतीत तर तिनी डायरेक्ट. मुलीला काढून घेतलं आणि एकदम तिच्या जवळच्या म्हणजे घराच्या जवळची स्कूल ये ना. त्याच्यामध्ये त्या मुलीला टाकले शाळेमध्ये. भारीतल्या स्कल मधून काढून घेतलं तिने तर तिथं असं खूप च विद्या''--'' आरती वगैरे लक्ष असत पण एकदम पुरेसं नसतं नाही का. प्रत्येक मुलीवर देऊ शकत नाही त्याच्यामुळे छोटे स्कूल छोटे थोडे मुलं. अशा स्कूलमध्ये टाकलं जाऊ दे बरं आहे ठीक आहे लिता वाजता आल बस झालं. असं एवढा विचार आता आईवडील करताय माहिती का त्याच्यामुळे असं मुलींच. त्या आई-वडिलांनी तरी मी पण तुम्हाला सांगते तुम्ही पण करा असा विचार मुलीच्या बाबतीत एकदम सतर्क. करा कारण आपण. सिटीत राहऊ ना ते खेड्यात राहऊ आता सध्या त्या जगात धावपळीच्या ह्या जगामध्ये ना. असंच राहिलं पाहिजे मुलींच्या बाबतीत म्हणजे दोघांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत. पण जोपर्यंत मु मुलांना पण काही कळत नाही किंवा समजदार नाही. तोर्यंत त्यांच्या.
सिम्पल आपण म्हणजे आपण म्हणजे जव्हा. पण राहिला जातो रेंटने राहू किंवा स्वतःच घेऊ पण तेव्हा पण असंच. एरिया निवडला पैसे कि तिथ आपल्या जीवाला धोका नसला. हो माणसांचं थोडंसं हेंच केलं पाहिजे आसपास तिथं म्हणजे लोकं कसे आहे कुंठल्या जातीचे कुंठले कायं हे सुद्धां एक थोडंसं हेंच केलं पाहिजे मंग तेव्हांच आपणं कांहीं पणं घेतं नाहीं तेव्हांच सिलेक्ट केलां पाहिजे आपल्यांला थोडांसा अनुभव आलां पाहिजे नाहीं कां
हो नाहीं मंग बरोबर आहे नां आणि आंता तरं आपणं बघं त्यांच्यामुळे आंता तरं म्हणजे नं बघतां नं अनुभव घेतां आपणं अनुभवतोय त्यां गोष्टी त्यांच्यामुळे आपणं सतर्क वागलंच पाहिजे नाहीं कां असंय कारणं आतांच्या सांध्यांच्या यांच्यामध्ये इतकं कायं कायं चाललंय नां एवढं म्हणजे डेंजर कां भीती वाटते मुलींना एकटं सोडांयला सुद्धां एकटं मी तरं कोणांच्याचं भरोषावरं सोडंत नाहीं घरच्यांच्या कोणाच्यांच नाहीं माझ्यां सोबतचं ठेवते जरी गेली नां कोणांच्या सोबत जरी घरी आंता इथं जवळचं आहे समजां सासू वगैरें जरी गेली नां तरी मला जोपर्यंत येतं नाहीं तोपर्यंत चेन नाहीं पडंत असे आहे मी लगेच माझ्यां मिस्टरांना पाठवते घ्यांयला कुणाच्यांच भरशावरं सोडतं नाहीं पोरींला असे
आपलां तेवढां तरं विश्वांस पाहिजे नां कि नाहीं आपलं त्यांनी पणं कोणांला तरी वाढवलेलं आहे नां
सांभाळलेली नाहीं त्यांना उठंता बसंता येतं नाहीं मुलांच्या भरोशावरं सोडूंन देणारं म्हणजे माझे पुतणे वगैरें ते पणं एवढे कांहीं मोठे नाहीं असेचे कॉलेजलां एके आणि छोटी मुलंगी आंता सातवीला आहे समजां पणं तरी मंग असं वरती वगैरें हम्मं
किंवा त्यांच्या मुलीलां वाढवलेलं आपलं तितकां पणं विश्वास पाहिजे नाहीं कां इतकं पणं असं चांही नाहीं आंता म्हणजे इमर्जन्सी वेळ आली तरं कोणांच्या तरी भरवश्यावर आं थोडांवाज लागतं नाहीं कां ठेवावांच लागतं हो
त्यांच्यावर मी नाहीं ठेवूं शकतं ती म्हणजे पर्सनली सांगायचं तरं नाहीं सांगू शकतं ती त्यांच्या मी नाहीं ठेवूं शकतं असं माझ्यांसोबतचं असते मंग असं हम्मं
आंता घरी असांल कदांचित त्यांमुळं
हो घरी आहे हो लंक्ष देतां येतं माझं वर्क फ्रॉम होमंच असंत त्यांच्यामुळे मी देऊं शकते असं मंग तरी मंग मलां बाहेर कुठं जायचं असलं नां तिला तरी मंग मांला सोबतचं घेऊन जावं लागतं कुणांच्या बरोबर सोडतां नाहीं येतं असं असां प्रॉब्लेम आहे
नि शहरांत राहायचं म्हणजे कसंय म्हणजे स्वंतःच्या पोरं स्वंतःला संभाळावं लागतं कारणं आजीबाबा गावांला राहतां अंन मिस्टर तरं ड्युटी ते कांहीं असेल तरं वर्क फॉर्म असं एखांदी गोष्ट राहतील इंन केंस राहातील ते सांभाळू शकतां मंग कोणाचं तरी म्हणजे थोडांसा तरी विश्वास पाहिजे आपल्यां समोरच्यांवर किंवा शेजारच्यांवर किंवा नाहीं आपलं पोरंगी पोरंग थोडं व्यवस्थित सांभाळू शकेल एवढं थोडं फांर तरी पाहिजे असं कारणं की प्रत्येक ठिकांणी घेऊंन घेऊंन जांण पणं तितकं सोपं
नाहीं पॉसिबल नाहीं आंता हो शक्यं नाहीं नां आंता हेचं असतं नाहीं माझं तरं खूंप प्रॉब्लेम प्रब्लेम होतो कारणं आंता म्हणजे त्यांला समजा स्कूंलमध्यें मीटिंग वगैरें असले तरं नाहीं पॉसिबल होतं घेऊंन जायंला तिला आणि आता कसं बिल्डिंग मध्ये पण दोन चार लोक दोन चार नाही तीन आहे. काही असता काही नसता. आणि एवढे असे कॉन्टॅक्ट मध्ये नाही कोणी असं नाही का एकमेकाच्या. सगळे ज्याच्या त्याच्या कामात बिझी असय. त्याच्यामुळे मग कुठं सोडू शकत नाहीे. ते सोबतच घेऊन जावं लागतं असा प्रॉब्लेमये. खूप धावपळ होऊन जाते मग जायचं म्हटलं का मग. असंय. आणि अजून छोट आहे त्याच्यामुळं समजत नाही सोडायला कस. घरी एकटीला अस टाकून.
आणि आपण म्हणतो आता ही गाडी हे ते पण प्रत्येक गोष्टी- गोष्टीच्या, गोष्टीमुळे एवढी धवपळ होऊन जाते. प्रत्येक ठिकाणी धावपळ होती. कलियुगेय नाही का? धावपळ तर होणारच. हॅलो. हॅलो. हॅलो.